हो. नमस् नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही?
तुम्ही कशा आहात.
हो मी पण छान चाललय
सुरु झालं रुटीन सुरु झालं का?
हो रुटीन चालू झालंय ठेवायलाच लागत. नाही यावेेळेला आमचा जरा प्रवासात च काही तसं झालं नाही आम्ही इथेच होतो कुठे नाही गेलो झालं. तुमचं जाण झालं काय जाण कु
आ याव हा मी म्हणजे दोन दिवस मुंबईला दोन दिवस माहेरी असं जाऊन आले पण खास म्हणजे असं फिरायला वगैरे नाही गेलं. पण बहिणी बहिणीच आमचं गेट टुगेदर होत मग एक हा एक दिवस पिकनिक झाली ती आमची पण हा हा ना कधीतरी अस म्हणजे आपल्या रोजच्या रुटीन मधन जवढं बाहेर पडलं की एकदम रिफ्रेश व्हायला होतं ना म्हणजे ती एनर्जी आप आपल्याला अ भरपूर दिवस भरपूर महिने पण टिकते. पुढचा प्रवास येईपर्यंत पण आपण त्या आठवणीमध्ये अस छान रमून जातो.
हो हो हो बरोबर हो मला आहे आवड फिरायला मलाही आवडतं. वेवेगळ्या ठिकाणी पण प्रत्येक वेळी जमत असं असं नाही ना ओ काही ना काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात, काही घरातल्या अडचणी असतात.
हा आणि रुटीन मधन म्हणजे असं ते तांबला क इच्छा खूप असते. ते पण सगळं जमून यायला बराच वेळ जातो त्याच्यामधनं पण असं ठरवलंच की आम्ही अ इकडे अ आपलं ठाण्याच्या जवळ एक रिसॉर्ट सारखंच होत. मग तिथे कारण एका बहिणीला संध्याकाळी निघायचं होतं तर तिच्या हिशोबाने आम्ही असं मुंबईच्या जवळपासच ठरवलं. तर मग आम्ही बा ते अ मीच जरा दुरे बाकी बहिणी माझा मुंबईच्या जवळचेत म्हणजे मुंबई ठाण्यास या भागातच आहेत मग त्या आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही पाहिजे तर तिथे येतो. आणि मग तिकडे एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी दहा पर्यंत अकरा पर्यंत आम्ही निघाले मग पण रात्री जी म्ह जा आली अख्खा दिवस पूर्ण तो गप्पा जुन्या गोष्टी थट्टा मस्करी ह बापरे खूपच
ब हो म नाही खरंच मजा येते. का ह कारण नाहीतर काय होत आपण आपल्या संसारात बाकीच्या व्याप व्यापात सगळे गुंतलेलो असतो आणि मग ह्याला वेळ नाही मिळत ना
बरोबर घरातल्यानच मुलांच सगळं असतं बायकांना ब
त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला आपलं जमून घ्यावं लागतं असं आहे ते.
तर म्हणते सगळ्यांनी जायला पाहिजे आणि म्हणजे घरातल्यांनी सगळ्यांनी स्वतःसाठी थोडस वेळ बरे एकत्र जा किंवा ज्यांना जस मिळेल तस बायकोनी वेगळा एक एका वेळेला जा तिच्या ग्रुपवर नवऱ्यानी त्याच्या ग्रुप वर एकदा जा. किंवा सासू सासर सासऱ्यांनी जाव एकदा छान फिरून यावं मुलांनी त्यांच्या त्यांच्या प्रत्येकानाचं वाटत असतं ना काहीतरी चेंज हवा
हो खरं आहे ना ते आणि ते चेंज पाहिजेच आपल्या आयुष्यात कारण नाहीत एक रटाळ म्हणजे रुटीन होऊन जात असं ते रटाळ आपलं करायचं म्हणून करतो आपण तसं सगळं एक काम म्हणा असं काहीतरी बदल झाला की तेवढा उत्साह येतो ना आपल्याला असं
खरंच आणि आपण हे रोजच रुटीन तर काय बदलणार नाहीये पण मग त्याच्यातून वेळ काढून एक म्हणजे मी तर म्हणते अगदीच कुठे न नको तर आपण समजा मी तर आता नाशिकमध्ये राहते तर नुसतं गावात जर गेलं एका संध्याकाळी असर उशिरा नदीवरती तिकडे गंगेवर बसलं तरी एवढं छान शांत वाटत की का कुठलं तरी वेगळ्या ह्याच्यात वातावरणात आले अस असं वाटत तो पण आपल्यासाठी एक चेंजच आहे ना एक प्रवासच. असते तो पण म्हणजे अगदी बाहेर गावी किंवा बाहेरच्या राज्यात जा किंवा परदेशात जा काही हे नाहीये.
नाही नाही काही गरज नाही त्याची आपल्या इथेच आपल्या आस असचं इतकं सुंदर छान निसर्ग आणि हे असत ना त्याच्या तिथे आपण जाऊन शांत एखाद्या पाण्याच्या नदीच्या ठिकाणी जरी बसलो कुठे हे झालं तरी असं एक प्रसन्न वाटत. शांत बरं पण गर हा गर्दी आणि नको.
गर्दी नको हो म ते दमायलाच होत नुसतं ते आता बाहेर पडलं का बघ बघताय ना किती ट्राफिक आहे म्हणजे नुसतं दमूनच जायला होतं. कधी एकदाच घरी जातो असं होऊन जात त्या ट्राफिक आणि रस्त रस्त्याचे काम सगळीकडे चालू असतात. कुठे बिल्डिंग चे काम चालू आहे. म्हणजे शॉपिंग साठी कधी गेलं तर तेवढं म्हणजे आपली शॉप होईपर्यंत आपण उत्साह असतो पण नंतर अस वाटत बस बस झाला आता चला आता घरी जाऊ.
हो हो खरंय खरंय. ते असं थकून उलट त्यांनीच थकून जायला होतं आपल्याला असं होतं. हा म्हणजे जे प्रसन्न वाटायला पाहिजे की ज्याच्यासाठी आपण बदल म्हणून असं एखाद्या ठिकाणी जातो किंवा काय हे करतो. ती मजाच नसते मग मजा निघून जाते सगळी अशी.
आणि उन्हाळ्यात त्या त्याहून कंटाळा येतो जरा एक वेळ थंडी मधे कसं वाटते वातावरण जे फ्रेश असते त्यांच्यामुळे बाहेर धकवा पण आता एक तर पाऊस नाहीे आणि इतकी गरमी होते की बाहेर पण कुठे? ते सगळीकडे सारखंच आहे वातावरण.
खरंय, खरंय ते गर्मीनी सगळे जण हैराण झालेत म्हणजे खरं सांगायचं तर
साची वाट बघून आता अस वाटते काय कधी येईल एकदाचा धोधो
हह हह हाह हो तेच आणि आता थोडासा पडून पडून जर गेला ना उलट जास्त ह्याच्यापेक्षाही गरम होईल आपल्याला ते उलट आपल्याला सहन नाही हो मे महिन्यात उन्हाळा वेगळं आणि ती जी गरमी असते ना ती वेग
हा त्या अशा वाफा निघतात. डायरेक्ट जमिनीतून म्हणजे उखाड्यात त्रस्त होउ आणि त्यांच्यात दोन थेंब पडले की लाईट जातात. म्हणजे ते पंखा पण बंद हो म्हजे ते. अलिखित नियम असेल तस म्हणजे बाहेर थेंब पडावं आणि मधे लाईट.
हो विजा बीजा चमकायला लागल्या की लाईट बंदच करून टाकतात हे एम एस झा आहे
त्यांच पण बरोबर आहे म्हणा कारण वादळी वारे होतात कुठे तारा तुटतात काय बरं तुम्ही कुठे जाऊन आलेत प्रवासाला एखादं आवडीचं ठिकाण तुमचं?
ह नाही आता सध्या आम्ही यावेेळेला नाही गेलो पण मग आम्ही असं जातो मग मागे अ मुलगी आणि जावई आणि त्यांचे ते जानार होते लेह लडाखला. मग त्यांनी विचारलं, हा झाली त्याला एक दीड वर्ष पण म्हणजे हा
ते अजून तुम्हाला वाटत असेल ना की आत्ताच जाऊन आलेत आपण तिकडे त्याचा इफेक्ट तेवढा स्ट्रॉंग असतो त्याचा
त लोक तेघे ते जण होते तिच्या सासूबाई आणि हे दोघं आणि आम्ही दोघं असे करून आम्ही गेलो, हे करून त्यांच्यामुळे कसं थोडी कंपनी होती ना ती म्हणजे आपापसातलं हे असल्यामुळे कसं आपण व्यवस्थ आणि त्या दोघांनी मिळून सगळं
अरेंज केलं असेल ना हा आणि आधीच सगळं म्हणजे मॅनेज, सगळं असं ठरवून केलं असेल मॅनेज. मग तिथे गेल्यावर गैरसोय नाही होत आणि मग प्रवासाचा थकवा नाही जाणवत. मग तिथे गेल्यावर बुकिंग करा आणि मग अनोळखी ठिकाण आणि ते अवास्तव काय काय दर सांगतात मग आपल्याला परवडत नाही ते त्यांच्यामुळे मग आधी ठरवणार आणि मुलं आता बरोबर मॅनेज
हो हो त्यांना ते सगळं माहिती असत ना, आपल्याला ते कळत नाही तेवढं ऑनलाईन कसं हे करायचं काय बघायचं काय सर्च करायचं ते असं
पण हुशार झाले ऑनलाइन मध्ये आता आपलं आता आपलं मागे टाकायचंय मुलांना हो मग, नाही हा नाही त्यांना जमते ना पण ते त्या त्या रुटीनं मधे असतात ना त्यांना पटकन ऑनलाईन हे काम बाजूला ठेवातात, ते बघून टाकतात कुठे काय काय? ते चांगला म्हणजे देतय ऑफर वगैरे काय, पण मग लेहाला खूप थंडी होती का तुम्ही गेले?
अ नाही बऱ्यापैकी होत म्हणजे थोडस इथल्यापेक्षा नक्कीच गार होत, पण म्हणजे असं मॅनेज झालं म्हणजे आम्हाला अस कुणाला हे नाही
पण मग तिकडे असं वरती मग थोडं असं अस ऑक्सिजन कमी वगैरे म्हणतात तसं नाही?
नाही नाही तस नाहीय, हा नाही पण आम्हाला त्यांनी सांगितलं होत कधी तुम्हाला ह्याच्यात ना त्यांनी ह कापूर असतो ना? आपला भीमसेनी कापूर, तो पोळपो त्याच्यात बांधूनच ठेवायला सांगितलेला गळ्यात घालायचा तुम्ही तो म्हणजे हा गळ्यात घालूनच ठेवायच अस, हा म्हणजे कधी तुम्हाला असं जरा हे वाटलं काही थोडंसं हा ते हुंगाईचा ह तो हुंगला कि ते तर त्यांनी ते कायम तुम्ही बाहेर पडाल तेव्हा कायम तुम्ही ते गळ्यात घालूनच ठेवायच असं सांगितलेलं त्यामुळे ते तसं आम्ही त्या सूचना हे करत होत अ तरी एक किती दिवस आठ दहा दिवस होतो मि
अरे वा बरेच दिवस
का रण बरेच हा तिथे ती वेगवेगळी ठिकाणं बघत आणि तसं ते अंतर खूप आहे ना हो
हो खूप दूर आहे आणि मग एवढ्या दूर गेलं तर मग आपण म्हणतो ना आता इथलं ज एवढं काय आहे बघण्यासारखं ते बघून ठेव कारण परत काय पण लगेच तिथे त्या ठिकाणी जात नाही ना म्हणजे एकदा गेल की तो भाग सगळा क
हो त्या बाजूच हे मग त्यांनी सगळं ते विचारून हे करून केलं होत त्यामुळे तिथे गाडी वगैरे अरेंज करणं हे ते सगळं म्हणजे त्यांनी सगळं हे करून ठेवलं होत त्यामुळे आम्हाला बरं झालं
जरा तुमच्या बरोबर बोलून छान वाटतं परत कधीतरी बोलू या विषयावर हा
नक्की नक्की बरं झालं धन्यवाद हा चला